हा काय करायल्यास चहा झाला?
हो चहा तेन झाला तुमचा?
हा आमचा पण झाला चहा आता जस जस्ट पिऊनच बसल आताच. हम्. काय निवांत आता गिरायक होत अ मगाशी झालं आता ते. मग मुलगा आला मग त्याला क्लासला वगैरे सोडायचं
होय
काय मुलं आत्ताची लय मोबाईल वगैरे वाप
मोबाईल वापरतात मोबाईल मुळ पण अ म्हणजे आपल्याला चांगलं नाही मोबाईल जास्त पण खर मुलं कनी मोबाईल शिवाय राहतच नाहीत जेवताना खाता ताना वाचताना अभ्यास कराय मोबाईल लाग
आता जनमलेल्या बाळाला बी देतातच ते रडतय म्हणून देतात.
रडतय म्हणून देतात मोबाईल ते एक प्रकार ची सवयच लागत्या मुलांना ह ह म्हणजे जेणेकरून रडल की द्यायच मुलां पण सवय लागत्या बघायची आप आता लहान मुलाला पण बघायच आ आमच्या उदाहर आमच्या नदुंबाई आ ची मुलं छोटीच आहेत दोन वर्षाचे आहेत ते तर मोबाईल एक मोबाईल क्वीनच हाय ती मुलगी ह मोबाईल दिलो कोणी बसते आताच ग मोबाईल नाही दिला की नाही रडत्या काढून घेतल्या कनी रडत्या अशी आहे
ते आतापासन सवय लागले त्यामुळे त्यांचे डोळे खराब होतात आणि आस त म्हणजे अ बुद्धी क्षमता पन जरा कमीच होत जेणेकरून त्यांचं लक्ष्य कस नेहमी मोबाईलत असं अ डोक्याला असं ताण पडल अशा गोष्टी त्या करतच नाहीत ना ती आत्ताची पोर
आत्ताची पोरं त्याच्यामुळे मोबाईलमध्ये मोबाईलमुळे कसं मोबाईलमध्ये कसं रेडिएशन म्हणून एक हे आस त्यामुळ त्यामुळ कस होते मु मुलांचे ऐकण्याचं म्हणा म्हणजे सगळे चिडचिड खूप करण्याच असं सवय लागतात मोबाईल मुळ
आणि नाही दिलं काढून घेतलं काय तर फेकायचं आत्ताची मुलं तसच करतात.
आता परवा तर एक न्यूज आली मुलगा काय झाला?
मुलगा पण मुलगा पण माझा काय करतोय मोबाईल म्हणजे असं फेकत नाही काय पण मग काढून घेतलं कनी चिडचिड करतोय दे दे म्हणतोय मग त्याला मोबाईल जर असा दिला कनी म्हणजे खाणयात खाते म्हणून द्यायचे म्हणजे वेळ येत्या मग ते मोबाईल
आताचे पॅरेंट्स आई बाबांचं तसंच झालंय की मोबाईल दिल्यावरच पोरं गप बसतात म्हण त्यांना बी शांती आणि त्यांना बी शांती म्हणून ती देत्यात.
कीच आहे तसं नाही करायला पाहिजे आई बाबांनी लक्ष दिलं पाहिजे जेणेकरून मुलांना मोबाईल नाही दिला पाहिजे टाळाय पाहिजे म्हणजे काय तर करून टाळण हे गरजेचं आहे कारण की आत्तापासून मोबाईल दिलं तर मग मुलांच च नंतरन भवितव्य काय.
सारखं म्हणजे ऐकण्याची क्षमता व लक्षात राहण्याची क्षमता सगळी जाते आता आप पणच बघा आता आपल्याला किती लक्षात राहते माझ्या तरी काय लक्षात राहत नाही म्हणजे जास्त मोबाईल येऊन जाऊ काय डोक्यात जरा विचार असल्यामुळे माझं तर मोबाईल मध्ये म्हणजे लक्षात काय राह नाही म्हणजे असं विसरण्याची पण हे ब अ आपल्याला सवय लाग त्या पण मोबाईल मुलांना नाही दिलं पाहिजे आपण वापरलं तरी चालल खरं मुलांना
आपण पण कसं ते आपलं बघूनच ते बी तसं करत्यात आपण जास्त युज केलो की तेन ते पण कसं करत त मग तुम्ही वापरताय आणि आम्ही का नाही आणि आता कसं आधी होय
तर नेट नेटपॅक नाही माराय पाहिजे आपणच आणि रिचार्ज फक्त माराय पाहिजे फक्त कॉलिंग येण्यापूर्वी जा जाण्याचा आणि येण्याचा आपण काय करतोय नेटचा रिचार्ज मा तोय कॉलिंग चा रिचार्ज त्याच्यामुळे कसं आपल्याला कसं सवय लागले अस रीलस वगैरे बघायची मग ते मुलांना पण लागत्या आणि मुलं पण बघतात त्याच्यामुळ कनी नाही
आपण लहान असताना असं आपल्याला माहित पण नव्हतं की, मोबाईल म्हणजे काय आणि मोबाईल एवढा वापर ते कसं म्हणजे फक्त फोन करण्यासाठी.
आता आम्ही एवढं पंधरावी शाळा शकलो पण कणी आम्ही मोबाईल नाही घेतला. युज नाहीच केला आता आम्ही लग्न झाल्यावर आमच्या म्हणजे नवऱ्यानेच घेऊन दिला. मग त्यावेळेपासून आमच्याकडे मोबाईल नाही तर, आमच्याकड मोबाईल एवढं आम्ही कॉलेज केलं खरं आमच्याकड मोबाईल म्हणून नाही च अजिबात नाही एक मोबाईल आहे तो बारका मग त्याच्यावर म किती पंचवीस तीस रुपये पन्नास रुपये पहिला पूर्वी वाले बॅलनस करायचं मग ते दादा आमचा द्यायचा आणि म्हणायचा तेवढंच बोल एक दोन रुपये सपाय पाहिजे तेवढेच बोल मग कसं बघा म्हणजे पहिल्याची परिस्थिती म्हणजे एक प्रकारचं ते चांगलं पण असायचं एका दृष्टीनें आणि नंतर ना कसं आत्ता कसं आलंय अनलिमिटेड किती पण बोला मर्यादेच असं
मग ते कंटिन्यू होय की तन कसं रस्त्यावर जातना सुद्धा पोरांच्या हातात मोबाईल कुठ काय खाताना मोबाईल टीव्ही बघताना मोबाईल कायम कंटीन्यू असं मोबाईल इलेक्ट्रॉनिक वस्तू मध्येच जास्त इनवॉल्व्ह झाल्यात.
इनव्हाल झालेत पोरं. आणि मोबाईल एवढं काही चांगलं नाही आहे म्हणजे चांगलं एका दृष्टीनें ते पण चांगलं आहे. पण एका दृष्ट
शिकण्यासाठी एक थोडा वेळ दिवसातून एक तास दोन तास ठीक आहे पण ती कंटिन्यू बारा बारा तास मुलं मोबाईल त्यात खेळ मैदानी खेळ म्हणून त्यांना काय असं माहितीच नाहीत.
मैदानी खेळ पण आता त्यांना नाहीच ते मैदानी खेळ म्हणजे काय म्हणतात मुले. मग त्यांना काय सांगायचं मैदानी खेळ काय असतात. ते विच-विचारायला पण पाहिजेत तेनी पण त्यांना माहित नाही आहे. का माहीत नाही त्यानेच म फक्त मोबाईल, अडीज मोबाईल मूळ मुलांची भाषा बदलल्या बघितला आता त्यांनी मराठी बोल, आता हिंदी बोलत्यात. ते का, काय व्हिडिओ बघून? मी होय होय की नाही आता आमच्यात एक्झाम्पल म्हणजे आनी चुलत नंदुबाई द मला चुलत नंदुबाई तीन आहेत त्यातल्या दो, एकटीला दोन मु-मुलं आहेत. तिला एक मुलगा आणि एकटीला एक मुलगा आहे, म एकटीचा आणि चूलत नंदुबाई चा मुलगा आहे का न तो एवढं मोबाईल बघतोय बघून बघून बघून कनी त्याला कनी हिंदी बोलतोय त्यो आता.
म तेच की न शिकवता येतय इंग्लिश सुद्धा पोरना आता शाळेत न जाता बी याय लागलय का तर ते व्हडिओ बघून बघून बघून असं.
बघून होय होय.
आका आपण पण असं बोलता बोलता इंग्रजी शब्द वापरतोच, ते पण ते लक्षात म्हणजे ते हुशार पण हाईत. पण ते हुशचा वापर ते फक्त मोबाईल मध्ये घालायला लागल्यात अस, अभ्यास करायच किंवा काय अभ्यासाची मेथड पण शाळेमध्ये पण पूर्ण पद्धत अभ्यासाची पद्धतच बदलल्या ती पण एलईडी स्क्रीन वर शिकवत्यात, शाळेमध्ये सुद्धा.
स्क्रीन वर शिकव त्याच्यामुळे कनी एक प्रकारच मोबाईल आणि अ हे म्हणजे एक प्रकारचं ते अभ्यासाचं साधनच झालंय. त्याच्यामुळं आपल्याला अभ्यास पण कतोय तस नाही अस नाही, पण आता जरा युट्यूब म्हणा हे म्हणा आपल्या त्या त्याच्यावर जरा हे केलं की आपल्याला काय ये? नसलं तरी पण माहिती होतय की बाबा हे हे असाय हे असाय.
पण त्याला असं काय तर असं हे अस ते की मर्यादा पूर्ण कंटिन्यू पोर मोबाईल आणि पोरांचं सोडा आताची सगळीच, म्हणजे छोट्यापासून मोठ्यांपर्यंत मोबाईल मधेच असत्यात साइडला कोण काय झालेलं माणसाला बी कळत नाही एवढ, मोबाईल ह्याच्यात, गुंग आणि शिकण्यासाठी आहेच म्हणजे, कस आधी जास्त कोर्सेस वगैरे करायच असल काय करायचं असल तर कसं क्लास लावायला ला तस आता नाही आता मोबाईलवर सा ड्रेस असू दे काय शिवायचं दे सगळ मोबाईल वर कळतं.
पण एखादा आता हेअरस्टाईल माझ्यावरून उदारन घे आता मी एखादी हेअरस्टाईल घालणार आहे म मला ची येईना. म ती मी मोबाईलवर सर्च करतोय आणि बघतोय म्हणजे बाबा कशी आहे काय हाय, मग मला त मी बघतोयच. आणि म मला येतेय पण तसं मला कसं प-पहिला आलेलंच आहे त्याच्यामुळे आणि जरा जास्त बघितल्यामुळ मला येतय परफेक्ट येतय ना, त्याच्यामुळे मी युट्यूबला सर्च करून.
वेळ त्याज्या पद्धती असु दे सगळ्या गोष्टी कस बघायला येतात ना, पण कस एका दु टिन अस म्हणजे डोळ असू दे ते मोबाईल वर जे रेडिएशन असतात. त्या डोळ्यामध्ये गेले की चष्मा शंभर टक्के लागू शकतो.
लागू शकतो, आणि चष्मा, चष्मा ता हाय, आणि आता सगळ्यांना चष्मा आहेच कोणाला नाही असं सगळ्यांना चष्मा आहे. कारण की का आता लहान मुलापासून, आ मला पण मला आता एक तीन चार वर्ष मला पण लग्न झाल्यावरच माझ पण मी पण डोळे चेक केलं मला कॉलेज पासूनच लागलाय खर तर मग त्यावेळी मी चेक केला नाही मग आता चेक केल्यामुळे माझा नंबर पण वाढला मग कनी आता माझा चष्मा आहेच आणि कंटिन्यू मला वापरायला लागते. कारण की का माझं पार्लरच आणि पार्लरचं काम असल्यामुळे मला चष्मा लाग म्हणजे. पाहिजेच, आणि ब्रो वगैरे असं कसं लहान गोष्टी असतात. ना नाजूक त्याच्यामूळ इथं राहिलं. तिथं राहिलं.
अं तेच दुसऱ्यांचं कसं, आपण आपल्यामुळे हे व्हायचं.
म्हणून चष्मा कंटिन्यू वापरायला लागतय. आणि कम्प्युटर कम्प्युटर पण चांगला आहे. कम्प्युटर पण चांगला आहे. पण काय लोक कम्प्युटर मुळ पण जास्त वेळ कम्प्युटर व बसलं तरी पण डोळा आपलं खराब
डोळे पण आणि डोकं पण एवढं दुखतं ना खूप त्रास होतो. मग ते आपली पूर्ण. पाठ अवघडते मान अवघडते.
अवघडते. आता होम सर्विस वर्क फ्रॉम होम एकट्या म्हणजे आहे. ना सगळ्यांच आता जॉब आमच्या दिरांचाच आहे. चुलत मग त्यांनी पण असं करतात. मग त्यांचं पण असं पूर्ण कंबर पाठ मान असं कंटिन्यू दुखते. अस पण एक टाक बसून त्यांनी काही असं एकटाक बसत नाहीत. त्यांच ज्यावेळी काम आलं तेवढंच त्यांनी बसतात. पण
पण असतच की असं आता कंपन्यांमध्ये वर्क फ्रॉम होम दिलं तर कसं त्यांचं हे असतं शिफ्ट असत्यात नऊ ते बारा वगैरे म्हणजेच पहिली, शिफ्ट, दुसरी शिफ्ट संध्याकाळ रात्री नाईट शिफ्ट अस असतंय. पण ते कंटिन्यू बस म्हंटल्यावर पण खूप त्रास म्हणजे सगळ्या गोष्टी त्रासदायक झाले पण असं विदाऊट टेक्नॉलॉजी पण काय करू शकत नाही.
विदाउट टेक्नॉलॉजी आपण काय करू शकत नाही. खरं टेक्नॉलॉजी एक हेसं साधनच झालंय. आणि हे कस म्हणजे गरजेचंच आहे. नाही बाबा आता वापरलं नाही. वापरलं अस जर वापरायला, ह्या पिढीला आणि ह आता वापरायला लागणारच मोबाईल म्हणा.
त्याच्याशिवाय काय कळतच नाही. ना म्हणजे, काय चाललंय, किंवा आणि अ म्हणजे शिकवणाऱ्यांनी पण असं पूर्णच अ फळ्यावर शिकवत अस नाही. पूर्ण मोबाईल आणि स्क्रीन आणि ते ग्रुप्स वगैरे
हा आणि आता कसं एल ई डी स्क्रीन ओपन करतात आता कॉलेजला पण म्हणा डिप्लोमा तुम्हाला पण तुम्हाला पण असणारच ते सगळ्यांनाच असणार होत स्क्रीनवर हा सगळ्यांना स्क्रीनवर दाखवून त्याच्यातच आपण न अभ्यास करू शकतो ना त्याच्यामुळे ते आता गरजेचं झालंय काळाची गरज ज झाल्या मोबाईल इंटरनेट आणि परत नेट इ स्पेशली नेटच. नेट म्हणजे एक प्रकारचं हेच झालंय.
ते आणि ते आता उग फाय जी आणि अनलिमिटेड आहे म्हणून अर्यादित आहे. म्हणून आपल्याला एक परवडत अस म्हणजे मध्यमवर्गीय लोकांना पण कस लॅपटप आपल जेव्हा आपण नेट कनेक्ट करतोय जोडतोय त्यावेळी डबल आप आपला डाटा जातोय डबल आपलं नेट उडतंय.
नेट उडते त्याच्यामुळे आता अनलिमिटेड फाय जे आलेय ना ते त्याच्यामुळे ते कस सोई लोकांना म्हणजे कसं नेट पण अनलिमिटेड येतय आणि केवढं पाहिजे तेवढं आपलं वापराय वापरायला येतंय
त्याच्यावर पर्याय मग एकच चष्मा घालणे ते पण अ लेन्स
चष्मा घालणे लेन्स होय चष्मा चष्मा घालणे पर्यायच आहे आपल्याला आणि व्यायाम वगैरे करणे, एक्सरसाइज करणे हे तर काय बेस्ट म्हणजे चांगलं हे आहे पर्याय आहे. की आपण व्यायाम केलंच पाहिजे कुठल्या पण ह्याला म्हणजे आपण व्यायाम केल ना आपलं शरीर फिट पण राहते आता मी पण दररोज एक्सर दररोज करते व्यायाम सकाळी
हो.